हॅलो!
काय करायल्यास.
काय नाही बघ बसलोय बघ तू.
हा मी पण बसलोय बर आहेस काय?
बरी आहे तु
हा हाय बघ
ह ह जेवलीस?
नाही अजून आज हे आहे ग, आषाढी आहे ना! मग उपवास आहे आज माझा होय तूला? कुणासाठी धरू बाई स्वतासाठीच की!
भरलंय गेल पण, आहे की माझं पण!
होय तू का धरल्यास म!
होय!
होयं का घरी तसंच! जर उपवास नाही केलीस तर शाबू देत नाहीत का घरी मग?
देतात ग, जरा जास्त खायला भेटतय नव्ह?
हा हा हा हा! मग काय बाई, तू इचलकरंजी मधून गेल्यापासून मला कॉलच नाही केलीस.
वेळच भेटला नाही बाई, मला तर गुरुवार गुरवार आन शुक्रवारी टाईमच भेटत नाही.
का खूप अभ्यास वगैरे असतोय का, म्हणजे कॉलेज वगैरे.
ते कॉलेज मध्येच असतोय, सहाला येतोय घरला मी.
होय!
हूं सकाळी दहा ला गेलेल, आता काय झाले माहित का रात्री झोप येई ना सकाळी लवकर उठ तेना मी!
का?
दहा ला कॉले दहा ला उठायचं, साडे दहा ला जायचं कॉलेज ला. म नंतर उशीरा यायचं, आसं सवयं पडल्याय नवं तिकड चि वी राहून. म आता इकडं किती? हा किती पण लवकर झोपायलो, तर झोप लागत नाही.
किती पण लवकर उठायल, तर ऊठू वाटत नाही होय का नाही.
ह अगी जागीय ते व्हय अलारांम तेन लावतेय घे. अ तेवढं अलाराम बंद करायचं. जाऊ दे आता नंतर उठू म्हणून अजून तसच झोपायचं.
आता ही सवय मोडावं लागल कारण कि मला सगळे शिव्या द्यायलात.
होय!
घरची नाही पण मैत्रीनी. तेन म्हणाल्यात, किती वेळ झुपायल्यास ग फोन पण लावल्यावर उचेल ना गेल्यास.
अ म बाकी अजून काय?
का की काय हेच कॉलेज ला जायचं यायचं जेवाय चं काम करायचं, बसायचं, अभ्यास कराय
मी म्हणाय लागलोय! कुठ इंस्टाला वगैरे काय तुझी स्टोरी पण नाही आज म्हणजे. तुझी अशी काय साडी वगैरे नेसलेली पोस्ट पण नाही टाकलीस.
म पोस्ट वगैरे नाही टाकलीस.
काढलय फोटो तेन म आता फोटोला गाणं अजून बघितलं नाही. बघु आज नाही आज ठीवत नाही स्टोरी कारण की आज आषाढी एकादशीचं ठीवलेल्या आहेत सगळेजण. स्टोरी म्हणून नाही ठेवायच आज आज काय म्हण त्यात मग आये आज आषाढी एकादशी आय, असं ठेवतात. म्हणून काय बघत नाहीत. उद्या ठेवायचं, उद्या ठेवल्यानंतर बघणारच की सहज असं
हा होय.
हम्म, उदया ठेवणारा आय, बनवलाय गे व्हिडिओ पण शूट केलोय. माझी फ्रेंड आणि मी, तिनं विठ्ठल रुक्माईचा लुक केलेली. मी उग साधी असं, सिम्पल साडी घालून केलेलो.
म तू का विठ्ठल रुक्माईचा लुक केली नाहीस.
मला काय झालेलं माहितेय का माझं ब्लाऊज शिवलेला नाय नव्ह म तेे नव्हतच, साडी होती पण ब्लाऊज, पण मला काय वाटलं नको आता बनवायला तेच तेच, वाटलं म्हागे पण बनवलेलो. पण ठेवलो नाय काय फोटो तेनं म्हणून दुसरी साडी घातलेलो. छान, मस्त
मग उद्या ठेव बाई लवकर. म्हणजे मी कॉलेजला जायच्या आधी तरी बघल.
रात्री ठेवतोय मी दिवसा ठेवत नाही. कारण की, रात्रीच बघतात सगळे.
हम्म, चालतंय म, रात्री ठेव.
हा, तू रात्री असत्यास नव्ह ऑन
नाही बाई मी ऑन म्हणजे असं काय नसते. माझं कानी हे फोन कसं मम्मी पण वापरत्या, पप्पा पण वापरत्यात, मी पण वापरतोय. त्यामुळ नाय असं काय, म्हणजे मी सकाळी कॉलेजला चाललो ना तेवढंच माझ्याकड असत. कॉलेजमधन आल्यानंत म्हणजे येऊ पर्यंत मग नंतर न घरच्यांनकड
होय. कितीला ईत्यास कॉलेज घेऊन घरला
सहा साडेसहा वाजतात की, मला घरी यायला.
होय. सकाळी कितीला जातेस?
पावणे आठला
होय. पाऊस यायलाय.
पाऊस आता यायलाय का नाई काय माहिती, पण होता बाई आज सकाळी थोडा म्हणजे मंदिरला गेलेलो ना सकाळी मंदिरला गेलेलो ग
होय.
हम्म, दर्शनासाठी मग, तेव्हा जरा आलत पाऊस
आमच्याकडे यायला बाई, आम्ही पण चाललो होतो मंदिरला आज शनिवार हाय न्हवं.
मग आमच्या इकडे शनिवारी मारुतीला जातात सगळेच.
मी काय मारुतीला गेलो नव्हतो. आज आषाढी एकादशी म्हणून
आम्ही त्या मंदिरला गेलो नाही. आम ची इकड शनिवार गेलो नाय हाये मंदिर पण गेलो नाही सकाळी कोणच नव्हतं. मग, आम्ही जर शनिवारी मारुतीला दीपत तेनं लावायला जातात नव्ह आमच्याकडं म, सगळे मी दिव्या माझे फ्रेंड गेलेलो.
होय. मग दिव का लावत्यात तिथं
अग शनिवार मारुतीला लावत्यात. दिपत लावत्यात. कोण कोणं जास्त नवस तेनं बोलल्यावर तुपाचा दिवा तेनं लावत्यात. असं आपण रोज देवाला जस दिवा लावताय, तसं लावतात तिथं पण
होय.
हा
म्हणजे असं काय इच्छा वगैरे मागून लावतात काय?
नाही. अग चांग शनिवारी लावलेलं असल्याला चांगलं असतंय कारण की घरातले दोष चेन जातात.
हा हा हा.
हां---असं. म्हणून लावतात मग बसणार होतो पण काय करावं पाऊसाच वा वरण झालेलं मग ते आमच्या सोबत आजी तीन आलेली मग त्यांला चालता येत नाही लवकर लवकर फास्ट. म्हणून रिटर्न आलेलो लगीच घरला.
हम्म. पण छान वाटतय ना गं! मंदिर मध्ये असं गेल्यानं.
मस्त पाऊश्या आलताएक तर मग गेलेलो.
हम्म. मला तर मंदिरमध्ये जायला लय आवडते बाई.
हम्म, मला तर लईच. फक्त मी म्हणजे स्वामी समर्थांनाच मानते तेवढं. मला त्यांच्याच दरबारात जायला लय आवडतंय. असं जस, अस तर मी कुठे जातच नाही, मग त्यांच्याच मंदिरात जातोय.
छान वाटतय ना गं! पण केंद्रात पण गेल्यानंतर.
हां, मग ते केंद्रात गेल्यावर सगळं वातावरण शांत असतं य.
आमच्या इकड पण आहे. पण हुप हुपरीमध्ये एक आहे आणि इचलकरंजी मध्ये आमच्या गावात आहे पण
अगं! माझी हां, सांग, सांग.
हम्म, म्हणजे रेंदाळमध्ये हाय. पण ते रविवारच एकच दिवस असतय अगं.
हं, मग काय माझी मैत्रीण हाय न्हव. तुची बहीण पण रा त्या तिनं म्हणायल ती उपरीला माझी फ्रेंड हाय. मी सांगितलेलं लोहगावात. तिला रेंदाळातून गेलेलो, तिने म्हणली ह माझी मै पण हुपरीला हाय राहताय. असं असं म्हणाली ती पण. आमी असं, मी काय करायला माहित आहे का? तिकडून आल्यापासून करतो घे, असं जस मुलांना बोलतात नव्ह.
हा, हा.
सध्या तुला मुलींना बोलायला मुलींसारखं, पण त्यांना कसं मुलां- सारखं मला सवयच पडले आता ते, कोण का असं ना समोर त्याला पुरग्यासारखंच बोलायचं. हां, करतो घे, करते घे नाही. करतो घे, असंच म्हणालतो म असंच चर्चा निघालती हं. तिकडं पण असंच बोलत्यात, पोरग्यासारखंच बोलत्यात.
तू ते मधे एक काय तर म्हणत होतीस? की गं ते काहीतरी वेगळच बोलत होतीस बघ.
शाना बनतोयस.
हां, ते येतंन गं. छान वाट तिकडे बोललीस. त्यांनी मग कुणाला तसं.
ह, बोललेलं की त्यांना बोललेलो. त्यानी म्हणायलात मला, लई नवीन भाषा शिकून आल्यास, गप बसतीस का नाही, करतो- ठेवतो अन हे करतो अन् ते करतो, असं म्हणालती मला. मी म्हणलं ह् सरला पण असंच बोलालतो, सर म्हणते आधीच तुझी भाषा किती छान हाय अजून ती ज आ आता कोल्हापूरची मिक्स केल्यास काय गं, म्हणालती मला भाषा‌ कारण की, एक सर आहेत त्यांना माझं बोललेलंलं आवडतंय.
हा.
मग ते सर म्हणायलते मला, अजून कोल्हापूरची भाषा मिक्स केल्यास काय ग असं म्हणालते मला, मी म्हणलेलो सरला ह म्हणलं गेलेलो आत्याकडं.
हा.
असं म्हणायलते.
पण छान वाटते हं कोल्हापूरची भाषा.
हा, पण असंच बोलत्यात नव्हं. असं पोरग्याला समोर असल्यावर बोलतात नवं.
होय, करालोय जेवालोय काय नाही बग बसलोय,, हां.
पोरग जसं बोलत तसच बोलणार सगळे
होय, मी पण तसच बोलत होतो
अस कसं बोलत्यातं करते घे म्हण,, करतो घे असं म्हणलोय असं म्हणालोय मी सगळ्याला. ते सगळे मला म्हणालते,, काय शिकलीस बाई. त्याने म्हणाले की माय काय शिकलीस असं. असं म्हणायलते.
म्हणायचं मी माय बी काय म्हणत नाही आ
मग मी पण,, हा मी पण म्हणलं आता जरा नवीन गावाला जाऊन आल्यावर नवीनच भाषा येणार की मला बोलायला म्हणलं.
होय.
हा बोल बाई म्हणलीय, त्या साधार
चाल लय भारी हाय बघ, शिकली तर लईच छान वाटत्या.
अगं मला लेय आवडलेली,, मला आताच बोलाय असं सगळ्यांना बोलाय की काय कराल्यास गं पण मजा मला वेगळं असं वाटतय की, मामा माझी भाषा सगळ्यापेक्षा वेगळी हाय असं वाटतय मस्त भारी, वाटतय बोलायला ऐकायला पण भारी वाटतय.
होय, छान आहे सोड, आईक बरं चालतय मग,, ठिवू काय म्हणलं.
आ
हा,, ठिऊ काय म्हणलं.
हा चालतय चालतय घे.
हा.